ह
हॅलो
हॅलो
हॅलो हा भाई कुठं आहेस?
हॅलो
हॅलो हां ते कुठे जाणार होतस ना आज काहीतरी म्हणलंस? हॅलो आवाज येतोय काय?
हा बोल कि साहिराज.
हम् तेच कि आहे कुठं जाणार होतस ना म्हटलं आज हम कुठं आहेस?
हा आता इकडे हुपरीला आलेलो रे जरा.
होय का काय काम?
काय जरा इकडे शेताकडे आलेलो बरेच दिवस आलो नाही म्हटलं जरा येऊन जाऊया. लागवड लावलेली रे पाऊस पण आता चालू झाला ना. लागवड चालू होती रे.
हा हा हां
मग काही दिवस पाऊस पण पडत नव्हता म आज पहिलाच पाऊस पडला म्हणल जरा जाऊन या.
हम्म हम्म हम् चांगला आहे की.
ते कसं होते पाऊस चालू झाल्यानंतर रस्ता तिथला बंद होत रे चिक्कल येते. ते सगळं
के पेरणी बेरणी काय काय ते.
हा तेच पेरणी आताच झााली बिया तेन सगळ आता जागारी कस आत्ता आमच अजून स्वतःच पाणी नाही आहे ना तिथं बोर नाही त्यामुळं मग तिथं हा तिथे जॅग असतो मध्ये हचं पाणी घ्यायला लागते ऑफिसमध्ये हचं देत.
ओके मोटर ने लावाय लागतेय रे.
कावा हा मोटर असते ते कस बोर आमचं. ते स्वतःच पाणी असते की वेगळं पडते रे आपल्याला कसं काय कमी पडत नाही ना पाणी.
होय.
अ यांचं पाणी असलं कस एकदम केव्हा बंद करताय केव्हा पण सोडतय ते पैसे भरले नाही तर मगं डिले करता ह ते करता हं ते कसं आणि उन्हाळ्यातले प्रॉब्लेम झाला र त्याचा. म ती काम चाललेत बोरची. होय आणि कसं उन्हाळा उन्हाळा कसला होता पाणी ते जरा ला रीतला पिकला पिततेच पाणी घट्टा घट्टा. हॅलो
तर घरात पण आमच्या तर गार्डनिंग ते नाही केले. एक दोन दिवस पाणी घातलं नाही वाळा
मग काय जरा पाणी अरे ऊन्ह एकदम लयच होते रे डेंजरच होते यावेळाला.
खतरनाकच होता आज जरा केवढं बरं वाट्यायालयं गार वारा आहे बघ वातावरण.
तुम्हाला
होय तेस की सकाळी पण मस्त झोप लागली.
होय होय, अरे काल मी कधी नाही ते चादर घेऊन झोप लो एवढी काल रात्री अ असं चालू देेवा आता उन्हाळा घ्या नको आता.
तेच
कंटाळा आला उन्हा, मग काय तर. इथ कस ते आता पाणी पाऊस एक ढोस असते त द्यायला लागते पाऊस चा मेन. पावसाच एक म्हणजे ते टॉनिक असते रे द्यायला लागते सगळ्या हेला. म्हणजे शेताला उसाला सगळ्या ते कसं पावसामुळं बंदे भरपूर काय का हे येते ना त्याला किडे बिडे लागण्यात. ते मरत्यात ऊस जात लावतोय मध्ये सोयाबीन लावलेले.
हा हा हा हा.
ॲक्च्युली एक एककर वेगळं असं करता येते एक एककर नुसता सोयाबीन भाजी एककर ऊ स असं करता येते. आता आम्ही सध्या तरी ऊसच लावालोय. मध्ये एक मागच्या वर्षी आम्ही गॅपच ठेवला जाणार तापायला दिले जरा राण. म्हणजे एक वर्ष जरा पॉज केला ब्रेक दिला.
हम्म माहिती वाटत तो लागून बऱ्यापैकी.
अ मम्मी तेन जाऊन जाऊन ऐकून फोन वर बोलून तेवढं जरा समजतंय. पुढं त तेच करायलागणार.
तु साईड असलेलं बर आहे काय वाईट नाही काय.
आणि ते ह आहे म्हणजे आवड पण आहे तेवढीच.
तेच की आवड पण पाहिजे दुसऱ्या कोणाला देऊ पण शकतो ओ.
होय वय खरंच की. मागच्या वेळी जर तोडणीच्या वेळी ट्रॅक्टरच चालवलेला आम्ही तिथे.
भारीच कि
अ होय बऱ्यापैकी झाले आता. ट्रॅक्टर आणि ते पुळा ह्याचा ट्रॅक्टर होता ते बरोबर त्याला पुढे दोन चाकच नसतात. अस होता टॅक्टर त्यातनं मग
त्याला एकदम ते कारण कि ते अडकतात ना हेच्यात त्यामुळे ते बारी होती टक्टर.
जायचो लहानपणी आता बरेच वर्ष ग्याप पडला आता. काय त्यान मोठठं झालं जायलाच नाही. पण जायचो काय काय मग ते अ हि जे पण आम्ही काढायला जाच होते शेंगदाण्याच पण रोप असतात ना. जमिनी खाली उकतात ते काढायचं सगळं बरच मग. स्वीटकनचे पण रूप, तिकड फणसाची पण झाडं आहे.
पण साजी बरोबर आहे का एक्सपिरियनस वेगळेच असते.
गाण्याची तयारी चालू आहे वाटतं अ.
होय. पप्पा आहे गणी तर म्हणाला आले चिन्मय ला आवली रे.
हा होय काय भारीच स्पीकर सोबत घेऊनच येतय वाटत तुम्ही?
हो आता यावेेळीचच राहिला, म्हणजे मामांच असतील रे एक स्पीकर बारका. ते माईक एक छोटस असतोय. त्यामुळे इथ डायरेक्ट आलो. हाय म्हणून.
हा नाहीय.
ते म्हणायच कधीरी आपण आलेल की मागच्या आठवते ना? झाले थोड बरे दिवस. अ मज तु तिकडं न, डेंजर झाला आपला प्लॅन.
हा हा.
मस्त रिलवील शूट केली. सीझनलाच आलेलो आपण आंब्याच्या बरोबर.
व्हयं व्हयं, अजून ती सीझन आांब्याच क नाय लई वेळ हाय याला शान्या. ते आंबे पणं लवकर याला लागले आणि अजूनपर्यंत
बघू अजून अजून मिळतय पुढच्या महिन्यापर्यंत मिळतील असं वाटायलय अजून. हा हा आताच्या
यावेळी तर सुट्टीच झनय. चार पाच वेळा आणले, पेटी पण ह्या वेळेस बऱ्याच अ दोन तीन वेळा आणली.
या वेळी एकदम मस्त आंबे आलेत.
तीच की, मधल्या एक दोन वर्षामध्ये तर काय आणायला पेटीच आणायला नव्हती.
आमच्या पण यावेळी कसं ते हुपरीच्या झाडाला येत्यात, पण आमचं ते कसं आहे झाड एक वर्ष आड देते आंबे.
अरे होय, बरे बरेच झाड अशी हायत खरं सांगतो, ते की एक वर्ष आड येत्यात त्याला, कसं काय रे? का
एक वर्ष काय म दे ते पण ते बाग आंबे आले की एक नंबर येत्यात पण काय विष
तीच ती जी अशी येत्यात की नाही, एक वर्ष आड वगैरे ती भारी येत्यात उलट.
ए मस्त येत्याती व्हयं आणि ती बा नंतरच एक वर्षानंतर खायलापणं भारी वाटत्याती. लई दिवसानं हा, विशेष हाय.
एकदा तुमच्या
नाही, अरे अजून जरा तिकड झाडांचं काय नाही हाय. पूर्ण ऊसच हे आत्ता तरी. होय. इथं आता पावणे चार साडेतीन एकर हाय की. आसपास.
पूर्ण न?
होय, सगळ ऊस पूर्ण ऊस. वर्षाला बघ अ राऊंड फिगर दीडशे टन निघतंय की, मागच्या वेळी एकशे तीस तीन, एकशे तीस निघाला. दीडशे, टन्नाला काय तर बत्त त्तीसशे काय तर हाय. ब त्तीसशे पस्तीसशे आसपास हाय. टोटल आता मागच्या वेळेस टो टलं बघ पावणे तीन लाखापर्यंत जातंय की वर्षाच. खर्च पण तेवढाचं त्यात ओतायला लागतुयं रे. अस पण हाय. खर्च एक दीड लाख, एक लाखापर्यंत जातंय की. सगळ, आता आमचं पाणी नसल्यामुळे चाळीस, पन्नास हजार पाण्यचं जात्यात.
व्हयं, बाप
पाण्याचं भाडं तेन सगळ, बाकी मग तस काय ऐंशी नव्वद हजार पर्यंत जातोय खर्च, बिया हे तेन आता तर पावसाचा डोस पण तिकडं घरात आणून ठेवलाय. ते पण ते टॉ टेम्पोन आणायं लागतोयं. खर्च तसं बघाय गेलं तर मोस्टली हेजच असतयं, कामगारांच एक असतयं. नंतर बाकी मग ते हा तेन मजुरी, बाकी ते साफसफाई करायला लागतयं तेज. नंतर औषधच त्याच जास्त असते औषध बिया सीड्स असतात ना ते सगळे त्याजेच बऱ्यापैकी जास्त लागत्यात.
हम्म अच्छा, किती किती दिवसाला काय माराव लागते कसं असते हे?
तस मग एक एक्झॅक्टली माहित नाही एकदाच देत्यात सोड वर्षातलं म्हणलास तर प्रत्येकाचं एकेक एकेक वेळ असते सगळं डोस, टाॅनीक असतात ना ते परत ते काय म्हणत्यात ते इन्फेक्शन तेन लागाय नको हे तेन. ते डोस जास्त असत्यात.
मग ते प्रत्येक फॅक्टरीचा पण रेट जरा पुढं माग असंल ना काय असं ठरलेलं असतो सगळ्या एरियाचा
फॅक्टरीचा प्रत्येक रेट वेगवेगळा असत्यात.
आता तुम्ही कुठल्या फॅक्टरीकडे देत
आम्ही इकड जवाहरला इकड हुपरीकडेच हाय होय जवाहर त्यांच एक कसं असतंय ठरलेलेच असते रे. ते आपण व्यवस्था नसते म्हणजे देऊ शकतेत पण शक्यतो ते त्यांचे घेत्यात म्हणजे त्यांच्या भागात द्यायच्या हा ब्रॅन्केट असते त्यांचा बरोबर आहे ठरावीक. तेवढच असतय आणि कसं. ते प्रत्येकांचं हेज ते महिन्याच असते ठरलेलं म्हणजे, या महिन्यात हिकड जायचंय त्यां महिन्यात तिकडे भरपूर विषय येत्यात हा सगळ्यांचे लगेच हा तस असते पार्ट टू पार्ट लगेच, आणि ते थांबत नाहीत, कुणासाठी त्यांना लगेच लागत असते. माझ तयार असल की लगेच उचलत्यात आता कसं आणि मशीन हा बारा महिने असत. बारा महिने असतात ऊस वगैरे आता जानेवारी मध्ये निघणार.
अच्छा
आता कसं आधी माणसं कशी करायची बैलगाडी तेन घेऊन सगळे ते तो डायचीत बायका हे तेन आता कस मिशन म्हणून एक मशीन आहे ते लाल कलरच मोठं असतय. ते दोन दिवसात सगळं तीन एकर रिकाम करते.
हा बघितले मी ते फोटो व्हिडिओ तेन ते सगळं आपल्या आपण कट करते का?
तेज ते कट करते साईडला ट्रॅक्टर फक्त पळवायला लागते त्याच्या ट्रॅक्टरला बरोबर ते, जोडून ते जजमेट ट्रक्टर चालूच आहेत. माहिती ती एक कांडी पण ती बाहेर पडू देत नाहीत. साईड ला साईड ला लावायला लागतय लगेच. एक संपला की एक समजा होय असं गेलं म्हणजे काय विचारू नकोस खर मग आणि ती कुठं काय ट्रेनिंग बिनिंग ती नसत्यात बघून बघूनच शिकली म्हणतात ती मी विचारलं किं त्याना होय. असंच बघून बघून शिकलो म्हणत्यात चालवून चालवून काय ट्रेनिंग बिनिंगचा काय विषय नाही विषय झाल. त्याला मी फक्त असंच बसलो त्याने सांगितलं एवढं एवढं असं असं कर. बाकी काय फोर व्हीलर सारखंच होत. तरी टॅक्टर फक्त तेज पिकअप लइ बाबा. कलच एकदम हार्ड. तेव्हा जरा सोडलं की असं उठा पळायचीचं गाडी.
काय किती एवढं वजन ती गाडी उ
हा तेच की वजनचं भरपूर ओ. मग काय तर
एरोड अनिमिस पण काय युज करत्यात कने रे. मागचे चाक एवढे मोठे, फुढं हे
अ तेच त्यामुळच ते पुढचे दोन चाक नसत्यातच त्यांनी नवीनच मेकॅनिझम चालू केलाय.
हम.
पुढची दोन चाक नसल्यामुळ उचलली तरी काय हा उचलत्यातच रे तेत्याच्यामुळं ते रेश गौरव पडतंय त्यासाठीच ते काढलेत तसे टॅक्टर
किती सी सी वगैरे किती असेल रे त्याला अंदाजे?
त्याला कमीत कमीत चौदाशे पंधराशे शी शी असलं. जास्तच असल नाही त्यला. अ दोनहजारच्या वरच असल. जर तू ट स्टेरिंग फिरवलांस की नइ अज एक टायर अस च्यामुळे ती डाय बॉनेटच फिरतय नुसतं असं ब इकडं तिकडं असं फिरवल्यावरती फिरतंय लई भारी हाय आरे हा आणि ते त्याला टायरपेक्षा जास्त टर्निंग रेड साय उलट पा